बोल बोल की काय नाही आत्ता जरास बाहेर जाऊन आलो बघ
हा डान्स कुठला आहे रे आज
आज होय
हा,
आज साऊथ आफ्रिका आणि इचे हाय बघ,, अ मेक्सिकोचे आहे बघ,,
हा,,, आणि लिंकय का तुझ्यकडं,,
हाय की माझ्याकडं लिंक,,
मला टाक,,
खरं रात्र्रीय बघ,, साडेबारा वाजता,,, तरी,, आज लवकर आहे बघ मॅच,,
तू बघणार हायस का मग?
बघणार आहे की.
ह,
तुलाही? सांगू
हा
नीगालुय बघ,,
आा,
आपल्या आवडत्या टीम,, च्या मॅचेस सगळ्या नंतर आहेत,, म्हणजे रात्रीच्या नायत,, साडे सहा, सात, आणि एक तर मॅच साडे दहा वाजताय,,
सकाळी,
होय,, नाही,, नाही रात्री, रात्री साडे दहा वाजता,, त्यामुं म्हणजेऽऽ आपल्याला बघायसाठी चांगला आहे बघ.
होय,,
होय, म्हणजे रात्रीच आपल्याला जागायऽऽ ची गरज नाही मग,, जागरणाची गरजच नाही,, सकाळी साडेसहाला एक साडेसहाला सगळे मॅचेस आहेत. आणि एक तेवढी मधली मॅच आहे ती साडे दहा वाजताय बघ.
हा, हा
हम्म
मा तलावावरर गेल तेस का नाय?
तेच तिकडे जाऊन आलतो. तिकडे नवीन,, होय,, कारांज केल्यात, तीथ
हय,
होय,
आणि,
पाईप लाईन टन सगळ्या टाकल्यात.
झाले काय करून अजून व्हायचं मग?
नाही,, निम्वा हाय,, निम्मा थोडं, थोडं करालात,, बाहेर पाईपलाईन ठेवल्यात.
हा,
तेवढ्या,, आणि आत पाण्या तेवढ्या सेटअप केलाय.
हा,
हम्म, अरे मला एक विचारायचं होतं?
हा,
ती मलाऽऽ तिसरीच सांगी जरा शी ती,, म्हणणे बघ त्याच्यात बँकरप करतात बघ ती.
हा,
डोकं लावून जरा ती स्ट्रॅटेजीक बनवून करतात बघ ती,,
स्टोरी पाहिजेल आय का तची,
कसी आहेत चांगले ती,, बघणार आहे मी,, एकान सजेशन दिल्या आणि डाऊनलोड पण केल्या,, बघायचीय ती जरा तर सांग की तिचीी काय, काय स्टोरी आय,,,
कसा विषय एक त्यात प्रोफेसर असते.
हा
मग प्रोफेसर काय करते एक टीम तयार करते
हा.
बँक रॉबरी करायसाठी.
हा.
मग ते काय करते
हा.
ज डोकं लावून कसं तिथं लुटटायचं
हां.
त्या टाईप वर स्टोर आहे रेटिंग आणि मेन गोष्ट काय कि मास्टर माइंड डोकं कसं कोण लावते.
हा.
त्याच्यानंतर म्हणलं असत स्ट्रॅटर्जी प्लनिंग डिसिप्लन हे सगळं आहे त्यात.
तररी केवढी मोठी आहे ती.
आहेय भरपूर मोठठी आहे तशी खरं कंटा येत ना बघायला जरा पण कंटा येत ना
किती जण आहेत?
शिजण असतील की आता मला पण बघून जाऊ दिवस झालं तरी एक किमान पाच सहा निवांत असतील बघ.
चांगलंय नव का
एक नंबर
आणि काय काय त्याच्यात.
त्यात म्हणलं असतर आणि पैशाच्या विषय काय तुला जर का बिझनेस कराय आवडत असेल पैशाचा तर चांगलाय बघ.
प्रोफेसर जरा मला सांग काय समजणार प्रोफेसर काय म्हणते त्याला
ते ऍक्च्युली प्रोफेसर असते रे एका कॉलेजमध्ये
हा.
ग त्यामुळे त्या पिक्चर मध्ये नाव प्रोफेसर आहे.
बरं. मग ते त्या त्यांच्या टीमच्या लिडर असते कन्य हा हा. हम्म.
जेवलंस का
नाही नंतर जेवणार. काय नाही ते बाहेर जरा खाऊन आलतो.
हा.
त्यामुळे नंदरला जेवायचा
आता काय आमची बायको गेला महेरला.
होय.
हा त्यामुळेला आता जीवनच बारतचालं रोज
मग काय तुझं बाहेर निवान तर जेवत असशील तू.
हम्म जायच काय जेवायला पण उद्या
जायचं की कुणीकडे जायचं
कोनड सांग की तुुड कुठला आहे का नवीन हॉटेल.
मटन भाकरीला
मटन भाकरीला जाणार आपण किती एक हॉटेल आहे. ककांनी स्टार्टिंग ला अस गेम ठेवलात.
हा.
ते तर काय काय जर का समज त्यात मी जिंकलो दोघांच्या आपण. तर तू बिल भराय जास.
अरे भारी कि म म्हणजे.
नाही जिंकलो तर तू तू जिंकलास तर मी बील भरणार असा आहे.
एल तेसणार.
हा.
जो हारल तो पे करणार.
हा आणि आणि कोण जाता.
हा.
स्टार्टिंग जे काय ते स्टार्टअप घेणार आहेस.
हा.
नॉन वहेज सा दहा वेहेज सा दहा. म्हणजे मटन साठी नॉनव्हेज साठी वगैरे त्यांनी. सूप म्हन लेग पीस म्हन चिकन सिक्टी फाय असं दहा आयटम आहेत. आणि व्हेज साठी दहा आयटम आहेत.
हा.
तुला स्टार्टअप फ्री म.
अरे भारी आहे किं म.
त्यानंतर जेवन झाल्यावर अ तुला पान कुठल्या तरी फ्री मध्ये मिळणार नाही तर आईस्क्रीम.
कुठलं मा म्हणालले.
होय दोनशे रुपयापासन माप शंभर दीडशे रुपये वून किती पंच घे. का काम त का.
पाणी सुटलं माझ्या तोंडाला.
जाउ की.
कधी जाउया. स काळी का संध्याकाळ.
संध्याळी जायला मजा येते सकाळी नाही एवढं संध्याळी निवांत जायचो काम बिम करून. कामाच क सगळच चालूय.
कामा आता चालू आहे ब जॉब चालू आहे चांगला आहे. काय आत्ता पाच महिने झालेत त्या मग चांगलं अजून काय कळत नाही. चांगला आहे वाईट आहे आता सध्या तरी एकदम निवांता चालय चांगलं.
हम्म हम् कुठे बाहेर गेलेस का?
नाही रे हायकि. हा
हम्म मला वाटलं बाहेर गेलीस कुठे वहीणी घरात आहेत.
दारात आहे बाहेर कुठे जावंव.
हा हा.
आणि तू कुठे गेलेस का नाही मग बाहेर.
मी आता म मागच्या आठवड्यात जाऊन ना गावाकडे.
ह ह.
मामाकडे.
जत्रा होती ना व
व्हय जत्रा होती जरा भात कापनी पण होती.
हा.
मग त्यांना जरा मदत करून आलो..
हा.
शाण्या काय काय काम रे ती. भात कापायचे मळणी काढायची भाताची परत भाताची घटीळी मळणी काढून झाली की भाताची गटी बांधून ठेवायचीत. मग त्या भाजी मळणी काढल्या ना त्याच पिंजार वाळवत ठेवायचं. ते घरात आणाय च ते झालं की म ते मक्याच
हा.
मक्का तोडून आणायचा मक्याची कणस मग ती पो त्यात भरून ठेवायची ती वाळवायची वाळवलीत की त्या
सगळी काम शिकून घेतलास काय आता?
होय ट्रेन झालो रे कुठं नडणार नाही आपण मग.
होय भारी हाय सोड सगळ काम आलेल बरच असतय.
होय आणि मजा आली रे आंब काय अंब रे बाबा बाबा बाबा. केवढ आंब खाल्लत तिकडं. आंबी करवंदी. पणस मन मास.
फणस आवडतय का तुला?
होय खरं त्या दोन प्रकार असत्यात माहित हाय नव का.
नाइरे.
बरका आणि कापा.
ते काय असतय?
बरका म्हणजे असं जरा बिबिळत असतोय फरनस त्यो
हम्म.
म्हणजे म अ एक जेली टाईप.
हम्म.
आणि कापा म्हणजे जरा कठीण असतोय असं खायला तेण भारी वाटतोय. असा जरासं हेच्यासारखं असतय केळ कसं असतय जाड दाट
हा हा हा.
हम्म मस्त लागतय दोन्ही पण पण बर कापा चांगला लागतोय बरका पेक्षा.
ते कसं कळतय कुठला काय हाय?
ते त्यांचे जे आ कापल्यावर नाही त्यांचे जे बाहेरचे जे काटे असत्यात कने तेच्यावर कळते बघ. मला तर तसच वाटतय. कारंकी मी जेवढं पण पुढं पण बघितलंय कने आता बरक्याची जराशी जाड असत्या णि काप्याची आणि जराशी अशी कमी असत्यात असं असतय. मला तर तसं वाटतय बघ अजून मी पण मामाना विचारलं नाही कशा असत ते कसं ओळखायचं काय ओळखायचं नाय तर मग माग एक एकदा कापूनच बघायला लागतय ते.
हा.
हम्म.
आमच्या गावाकडन येत्यात फणसं खरं मला तरी आवडतच नाई आबा. काय पहिल्या बसनच काय माहित का आवडत नाय. नाही खरंच ल काय खायचंच नाही खण
हम्म हम्म
घरले खाच मगून बसली तर तेवढेच एक पस ख
हम्म हम्म
मातल्या ना
हम्
तुला पहिल्यापासूनच आवडते का ते
हो एक पहिल्यापासूनच खाते रे मी म्हणजे ह पहिल्यापासूनच खाते कि मामा पण आण गेत रे आणि कस शेतात झाडच आहे त्यामुळ आलेत कि खाळायचं
हा हा
त्यात म पर परण्यात आमच्यात गावाकडल्या अं्या ार तोडलंयथ
हम्म
राकू अबद
हा हा
वागकतच होत रे खालती कशा मला एक समजा ना त्याला किड कशा मला लागले काय माहत
मााती सुपिकन
नाही होती जड कारण की त्याच्या साईडला त्याच्याच बरोबर बेलाचं झाड होतं चिंचेचं झाड पण आहे अजून केळीची पण दोन झाड आहेत परूची पण झाड आहेत फक्त कसं झालं माहिित आहे आपजे सुरुवातीच जे म्हणजे आपल्या माझ्या गुडघ्या एवढ्या अंतरावर का नाही कीड लागलेली अशी खालती आणि तिथ न असं झाड वाग म्हणजे वाकत चाललं रे म्हणजे उगच ते दुसऱ्याच्या घरा होत पडण्यापेक्षा मागेशीेड होत रे एकांत तच्या खेड पडण्यापेक्षा कापलेलं बरं मग ते कापलेच
चालते मजा आला उद्या हॉटेलला किती ला संध्याकाळी सात ला
हा फोन कर तू आलास की काम चालते चालते